आला तेच म्हणल लागला हा बऱ्याचदा होते होते आणि मला मला पण मगशी एकदा कसं चालं, बीझी माण तर परत एखाद वेळेस तस ते, काहीतरी असेल ते टाईम काहीतरी घेत असेल ना. हम्..
हम्म हम्म.
हम्म बर
हम्म हम्म हम्म..
मग
तर अशी माझी ट्रीप झाली, आणि अशी मी आजारी पडली.
बरोबर ख नाही तरच का पावसाळ्यात कुठं पण आपण जाईपर्यंत खूप एक्सायटेड असतो, हे असतो होऊन जातो.
यांची ट्रीप असते ना ती प्रत्येक, सीझनला असते आणि लोकं. चारचार वेळा प्रगत चारचार वेळा, प्राथमिक असं अभ्यासक्रम. केलेली लोकं आहेत. बाळा आश्चर्य वाटतं एवढं तर काही लोकांनी वाहून घेतलंय स्वतःला.
बरोबर ये बरोबर ये बरोबर ये. हो, खर पाहिजे कुठ तरी असं.
हो हो, काहीतरी पाहिजे नाही. तर काय शिस्त लागत आपल्या शरीराला. मनाला दुसरं काही नाही. हम हम...
तर ती खूप गरजेची आहे, आणि आपल्याला असं. तर आपल्या पुढच्या पिढीला येणार नाही तितकंच.
हो हो, आपल्याला काहीतरी कर्तव्य बघून पुढची. पुढे करेल नाही तर काय नाही करणार
चालतंय चं म्हणतं होते. मी असंच बघत होते. तर त्याच आपल्याला कसं, झोपताना मोबाईल स्क्रोल करायचं. सवय आपली मुलं तेच तर तुमचा मोठा आहे त्यामुंल नाही. पण आमची कशी छोटेत त्यामुळे, ते आम्हालाच फॉलो करणार. जर मी पुस्तक वाचायला बसले तर, ते पुस्तक वाचणार मी व्यवस्थित. बोले तर ते, बोलणार मी तर. मोठ्यांना रिस्पेक्ट मोठ्या जर, छोटो रिस्पेक्ट फुली बोले तर ते तेच करणार. नाही तर मग, आपण कसं तेच ते करतात. त्यामुळे आपल्याला शिस्तं असली तर, आपल्या पुढच्या पिढीला येणार.
आत्ताचं मुलं म्हणती. तू कसं करतेस बग. मग मला कशा बोलते, तू असं बोलते.
आणि त्यांचं काही चुकीचं नाही. आणि तेच आपण आपल्याला आपल्या आई बाबा म्हणले, की तू असं करू नकोस. तर आपण का, विचारत नव्हतो. आपली मुलं असं का करायचं नाही, केलं तर काय होतं. ते करून बघूया, आणि ते जनरेशन नुसार, त्यांचे विचार. त्यांचं आसन चेंज होणार यात काय गैर नाही. त्यामुळे आपणच, त्यांच्या पुढं आदर्श असा ठेवायला ला
हो हो झेंझी आहेत ना ना त्यांच आता काय तर कालावधी जेंझी मधले मुलं आहेत आता.
हा..
प्रत्येकचा टप्पा तरी केलेला जेंजी ये
हो काय होय मिलेनियल जेन जी होय होय. काय काय काय काय आहे बरोबर आहे.
अ आपले जन्म झाले ते साधारण का कम्प्युटर पण आम्ही बघितला आणि आधीचं जीवन म्हणजे अगदी जातं आणि हे पण बघित तलं विहिरी बघितलं पाणी काढायचं कसं बघितलंय आणि कम्प्युटनस नॉलेजही घेतलं.
हा. आणि म्हणजे आपण ठीक पण आपल्या आधीचे अजून जे हो ते म्हणजे आता माझी समजा आजी आजोबा असतील तर त्यांनी तर हा आई वडील तर म्हणजे ते लहान पण त्यांचे आई बाबा म्हणजे काय असणार अगदी ते जुने वाढे त्यांनी अगदी सगळं सारवलेलं केलेलं आता माझ्या आईनं पण बघितलंय. पण ती कस छोटी असताना पण त्यांचे आई वडील पूर्ण म्हणजे तो इंग्रज पण बघितलेले लोक आहेत ती. आणि जाता जाता हे असे बघितलेले पण म्हणजे.
अगदी स्वातंत्र मिळालंय नवीन सुधारणा काहीतरी आलीय. एवढंच जनी पाहिलं. आता आमच्या आजी आजोबानी मोबाईल पण नाही पाहिला आणि त्या आधीच गेले मोबाईल नंतर आले. तोपर्यंत पर्यत मोबाईल ईक क गोष्ट आहे अ ती त्यांनी इमॅजनच केले असेल ते असं कधी होय बोलता येईल असं कधी फोटो बघता येईल व्हिडिओ कॉल होईल या त्यांच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे ते आली. गेले त्याच्यामुळ त्याला बगता ही आल नाही हो आई वडील नी मोबाईल हाताळले आणि गेले. हा फक्त त्याला कमप्युटर काय आहे त्यांनी पाहिलं थोडस.
पाहिलं हा तसं माझे आजीच काय झालं असत तिनं अगदी म्हणजे हे पण बघितलं काय की म्हणजे ती ज म्हणजे इंग्रज पण तिन बघितले अगदी अ हे म्हणजे स्वातंत्र्यालाढ्याच्या वगैरे वेळी ते बघितलंय म्हणजे हा ते पण बघितलंय आणि अगदी हळू हळू हळू ती सांगायची असं होतं तसं होतं असंय कसं आहे ते आणि आता जा जायच्या आधी
विवादाच्या वेळेला झालेल्या गोष्टी पण त्यांनी त्यावेेळेला पाहिलेल्या अस
हा ह तेच ना घडलं हो हो ते पण बघितलं. आणि हे पण आता आता आम्ही आता मी पण आम्ही जिथं राहायचो ना तर तिथं कसं व्हायचं आम्ही थोडस घर आउट साईड होतं. आणि स्कूल वगैरे थोडं गावात. मग तिथून इथं यायचं म्हणजे चालत येत होतो आम्ही सगळीच जण एकत्र मिळून येणार जाणार ह. आणि जाताना मग आमचे सगळ्यांचे घरातले काय करणार आववड्यातला एक वार ठरवणार की त्या दिवशी तुम्ही चालत येऊ नका त्या दिवशी टांग्यान या कारण रिक्षाला पैसे जास्त असायचे टांग्याला कमी असायचे. मग ते टांगेवाल्याच्यात बसून टांग्यात न आम्ही सगळी येणार.
हम्म हम् हम्.
आता ह्या मुलांना कुठं आपण कुणाच्या भरोवशावर सोडू पण शकत नाही.
नाही नाही आता ते बघ एक ऐकतं ते भयंकर ऐक
हा त्यामुळं ते जे जेवण आपल्या आई बरोबर आपण ह्या ज्या गोष्टी बघितल्या आहेत
आमच्या जुन्या गोष्टी म्हणजे माझ्या वडिलांनी बहुतेक ट्राम बघितलेले ट्राम होती मुंबईमध्ये ट्राम. ती बघितली ती आमच्या रोडवरन समोरूनच जायच म्हणजे आम्ही ज्या वाडीत राहायचो त्याच्या समोरूनच राम जायची हो ती त्यां स्वातंत्र्यपूर्व काळातच जन्माला आले थोडेसे आधी त्याच्यामुळे त्यांनी बघितलेली आहे. हो अगदी आमच्या वाडी समोरूनच जायची ति. जाम त्याच्यामुळे ते पाहिलंय त्यांनी त्यावेेळेला.
हा इव्हन आम्ही लहान असताना आमच्या भागा मध्ये ना डबल डेकर बस होती. नंतर ती बंद झाली डबल डेकर.
डबल डेकर बस होती आणि आता ती त्यांनी वेगळ्याच तेवढ्यालाच ठेवलीय आधी सिक्स्टी सिक्स नंबरची एक बस होती, ती पूर्ण असायची. सिक्स्टी सिक्स सिक्स्टी फाय ती अजूनही त्यांनी ठेवलेली हाय एक बस, ती डबल डे करतीक प्रवास करते. माझे सायन पर्यंत आहे त बस.
आणि येथे मुंबई दर्शनला तिथ ता आल्यावर एक बास फिरत होती पण डबल डेकरच आहे आता पण हा ना.
हा त्याला तर विहंग काय काय ना विहार असं काय काय नावं दिलेली आहेत ती आणि ती ओप हा वरती ओपन असत. हा वरती ओपन असत त्यांचं तशी असते ती आणि आता डबल डेकर काढल्या सीशरूट आहेत ना तेवढ्या म्हणजे. मुंबईत तरी त्या बस नाही ठेवल्या तर कारण का आता ते सगळे ब्रिज वगैरे झालेत ना तर ती बस कशी जा ब्रिज डत आहेत त्याच्यामुळे फक्त आता गणपतीच्या वेळामध्ये मात्र मग ते उंच उंच असतात ते काय आता त्याला हेच नाही. म्हणजे आता लाल बाप म्हणा हे म्हण ते उंच उंच गणपती असतात. आणि तिकडे तर स्पर्धाच असते नाही का कोणाचे गणपती किती उंच याच्यावर. ते देवाचं असतं, त्यावेळा लालबाग. पण पूर्वी महत्व नव्हतं अचानक त्याला महत्त्व आल एक काय नवस फेडला? काय झाला आणि त्याला अचानक महत्व आला अधिकच साधा कोळी वाडा. कोरी लोकांचा एक साधा रस्त्यावर आपण जस साज गणपती आणतो एक चाळीच कस गणपत तस ते होत ते आणि. मला अस झा ग्लॅमर ग्लॅमर आ ग्लॅमर आहे. आणि लोक जीव तोडून तो बघा हा झाला अे आमच्या मुलाच्या आजर. दोन वर्ष आम्ही जातोय गणपती बघायला, मुलाच्या पुढे काय बाल हट्ट काय कर काहीच नाही त्याच्यामुळे जास्त आहे, अरे काय रात्र झाली आणि बघायला नको विसर्जनाच्या दिवशी पण जायचं आठतास गिरगा चोपटला अरे बापरे प्रतेक पण केलं हो. तिथं ते एका दिवसात गिरगा चौपाटीला सगळे गणपती सगळे एकत्र येतात ना तिकडे गिरगा चौप मोठ हि असतं गणपतीच गगनासारखं असत.
बरोबर आहे.
अ जी मिरवणी गुढीपाड्याची निघते ना ती पहिली तिथेच सुरु झाते. किरगाव मध्ये ती पण फार बघण्यासारखी असते हो हो. अ त्याच्यानंतर त्या सगळ्या ठाण्याला सुरु झाल्या, दादर झाल्या सुरु झालीपण मुळात पहिली सुरु झाली गुढीपाडव्याची मिरवणूक गिरगाव मध्ये. त्याच्यामुळे ह तिथ अ जसं आता हे तुमचं रिंगण कस असतं तसं ते गोलाकार फुगड्या घाला‌ वगैरे. काय काय ते बघण्यासारखं असतं अक्षरशः खूप छान असतं हो हो हो हो.
तुम्ही तिकड असल्यामुळे जरा माहिती जास्त राहते आणि.
मी मूळची तिथलीच आहे. त्यामुळे करण्यासारख असत हो हो हो.
आपल्याला थोडं जास्त माहिती राहतंय.
हो अनुभव हाआआ. एक जुनी मुंबई ची शान असते ना, जुनी मुंबईची शान आहे.
हा हा नाही हा मग काय तर. नाही आणि बघा की आपण ज्या भागात राहतो तिथं आपल्याला सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती राहतात. अण डिटेल मध्ये.
तीच मुंबई आहे. दक्षिण मुंबई ही खरी खरी मुंबई जी चारपेटांची मुंबई म्हणून जी काय रली ती खरी मुंबई. ती आहे म्हणजे माहीम फेटापर्यंत आणि अक्षरशः तिथे रिक्षा नाहीये. रिक्षा सुरू होतात बांद्रापासून रिक्षा सुरू होतात. जी जी खरी मुंबई आहे ना तिथे रिक्षा नाहीयेत, तिथे टॅक्स्या आहे. आणि तिकडचे लोकं रिक्षा आणून पण नाही देणार, कारण लोकांच आहे ना सौंदर्याची त्यांची दक्षिण मुगईच्या सौंदर्याची ये होईल. रिक्षा आणूच देणार नाहीत तिकड लोक श्रीमंत लोक खूप राहतात. तिकडे पेडर रोड महाक्ष इकडे. सगळे ते अनुप देणार नाही तुम्हाला रिक्षा या तिथपर्यंत ह ह.
बरोबर आहे बरोबर आहे, मग काय आम्ही पण एक एकदा आलो होतो तेव्हा आम्ही पण टॅक्सीनचं फिरलो होतो तिथं.
हम्म हम्म हम्म कोणत्या भागात आला होतात? म्हणजे जस्ट असं तसं कोण-कोणता एरिया फिरलात मुंबईतला?
आम्ही बहुतेक पनवेल सईडला आलो होतो पण तेव्हा मग ति तुन ना पनवेल पनवेल ला मग पाहुणे होते तिथं हा. मग काहीतरी असंच काहीतरी फंक्श साठी आलो होतो. तिथून मग तेव्हा अ हे ना गेल होतो टॅक्सी न.
मुंबईतून कोणता भाग बघितला, दक्षिण मुंबई बघितला का?
नाही असं मला इतकं काय त्यातलं नाही आयडिया. आलीस का हा
सगळ्यात भारी तुम्ही दक्षिण बोललेत. त्याच मुंबईतच आला‌ फक्त रिक्षा नाहीयेत.
आणि मी खूप लहान होते. त्यामुळं मला एक्झॅक्ट
झाला असा सपोज पनवेलवरून मुंबई सेंट्रलला आलासा मुंबई सेंट्रलला टॅक्स्याच आहेत. आणि त्या तुम्ही लहानपणी आला असाल तर तेव्हा तसंच होत.
हा लहान असताना म्हणजे इतकं नाही आठवत आहे मला. म्हणजे म्हणजे कार्यक्रमाला वगैरे पण, कुठलं हे आठवत नाही. हा एक मिनिट. हा हा हा कट करते एक मिनिट हा. हा एक मिनिट हा.